सांगितलो, सागितलो हॅलो, हा बोल की, अगं तुझा आवाज ये ना व्यवस्थित.
हॅलो अगं तुझा काय आवाज येई ना झा. हां हां यालय.
हा, तू काय करणारीस प्रोजेक्ट?
तितलं अवर्सच च ग म्, हणजे अबाउट अस कॉन्टॅक्ट अस त्यां नसते का त्यात, त्या फ्लॉवरची माहिती.
प्रकारचं वेब डिझायनिंग सारखं, म्हणालेस काय तू?
हां हां.... जी टीम एल, सी एस एस आणि ए आय एम एल सगळे एकत्र येत नाही व्हय? अ
हा तस येत सोड खरं, म्हणजे सरांना विचारायला पाहिजे मग तसं करू केलं तर चालतय काय.
तसंच म्हण. म्हणालोय बाई नाही, तर खरं तस चालतंय ना ते, काय वाटत नाही ना फ्लॉवर्सच.
चालतंय सोड फक्त सरांना एकदा विचार, असं- असं करणार आहे सर आणि चालतंय काय म्हणून.
होय, आता उद्याच सांगणार ग.
हा बरोबर आहे, अह अगं व्हयं खरं काय सांगायचं गं. नाही ते सर म्हंटलीत नवं एक्सप्लेन करून सांगायचायं.
एक्सप्लेन करायचं नाही तर, लिहून -लिहून सांगायचं म्हणलीत. लिहून द्याच म्हणलीत, मग काय लिहायचं आमचे नोट्स? पडल्यात आणि नोट्सच लिहायचं पडलंय.
नाहीतर काय. आता उदया आणि युनिफॉर्म मध्ये यायला पाहि- पाहिजे काकी पाऊस पडायलाय? हं
फॉर्मीग कुठाय माहीत नाही. युनिफॉर्म घालायला पाहिजे, इस्त्री माराय पाहिजे. अगं नको वाटतं ग आणि तेच घालून इकडं यायचं म्हणजे.
व्हंय
हाणि
काय माहिती आयो युनिफॉर्म घालायचं म्हणं, आयडी पण काफ
हॅलो.
मध्ये ह्याला अ कलर ड्रेस घालून आलीस कनई
हूं..
गुरुवार सोडून तर, लॅबमध्ये पण बसायचं नाही. लॅबमध्ये घेणार नाही आत..
व्हयं..
होय.
खूपच कडक नियम चाललेले आहेत दिवसेंदिवस.
हा नाही ह कुझ येत नाही म्हणून काय...
झालं कि बई आता लास्टचचं वर्ष आहे.
व्हयंच की, मग तिथनं झालं की झालं.
व्हयं किती केवढं लवकर गेलेत क नाही गं, म्हणत-म्हणत तिसरं वर्ष आलं इंटर्नशिप. ते नाही तू पुढं मी एम सी ए करणारीस का काय करणारीस मग?
काय करू एम सी ए करू का, एम बी ए करू.?
एम बी ए कशाला करायल्यास परते. कारण काय महित्या काय तुझं अकाउंट, मग तुला सगळं स्टार्टिंग पासून शिकायला पाहिजे. आ तू होतीस पहिला सायन्सला. आणि आता पण तू बी सी ए घेतल्यास, तुला एम बी ए घेतलं तर मग जरा म्हणजे थोडं दिवस सुरुवातीचा अभ्यास करायला पाहिजेल जास्त. असं म्हणजे ते समज
एम बी ए, एम बी ए मध्ये म्हणजे गणितच असते नव्हं.?
हा अकाउंटिंगचंच की तेन सगळं फायनान्सचं.
होय.
व्हयं.
म आणि एम सी ए मध्ये, त्या एम बी ए मध्ये पण काय काय तीन प्रकार असं त्यातल ज फायनान्स आणि कुटल.
मगतेच कि अकाउंट असते फायनान्स च एक असतय आणि बँकिंगच असं काय तर तीन फिल्ड असत्यांत. म्हणजे मला पण एवढं माहीत नाही पण फायनान्स तर असते बघ नक्की. बाकीच्या दोनचं काय माहित नाही, खरं त्यात पण सगळं अकाउंटिंगच असणार.
होय!
म असं कुठलं फिल्ड आहे काय बघ त्याच्यामध्ये म्हणजे असं आपलं प्रोग्रामिंग तेन यूज होतय असं. असं जर असलं तर मग तू ये घेतलीसं तर चालतय म्हणजे तुला सोप्प पच पडतेय.
आणि एम सी ए मध्ये मग.
एम सी ए मध्ये म हायेच की आपलं हेच अडव्हान्स.
कोडिंगच्या. ते ना सिकॅड.
हा म्हणजे आता तस त्याच्यात काय अजून काय काय शिकवणार काय माहित. नी खरं आपल्या कोडिंग मधलेच देते म्हणजे आता. पायथॉनच आपल्याला जे बेसिक होत ते ऍडव्हान्स येणार, परत जावाचे ऍडव्हान्स येणार. आणि आता ज्या लँग्वेज आहे, चालू तश्या तेन येणार म्हणजे. आता हे कसं आपलं ए आय एम एल नवीन आल्यावर ए आय एम एल आलं आसंच की.
होय! तसच आहे खरं सिड्याक मध्येच काय तर बघायचं मंग. तू कोर्स आहे नां खरं.
सिड्याक असेल कि म ते बघायला पाहिजे म्हणून आपण एक चांगला कोर्स करूया म्हणजे. त्यावर त्याच्यावर पण आपल्याला लागल असं वाटते.
अगं खरं त्याच पण काय तर लिमिट असतात असं काय तरं असतेय वाटत.
काय माहिती बघाय पाहंल ग आत्ता काय चौकशी करायचं करायला नक कोसो ला आता पहिला इंटर्नशिप करूया कप्लीट.
काय आमची सि ए ची सी ए टी ला ब्यांनो कोरं.
एम से ची सी ए टी द्यायची की ग तुला मग. परते एम बीए करा असेस तर एम बीए ची पण द्यायला पाहिजेल बघ.
होय एम सी ए च पण बघायच. कशाला जास्त हे आहे स्कोप.
दोन्हीला पण आहे म्हणजे. वर्ष म्हणाली ती बाई परवा एम बी ए केलं तर कायतरी जरा उपयोग होईल, एम सी ए केलं तर होणार नाही. खर तसं काय नसतय ग, बग आपली स्किल असली आपण हुशार असतो, की आपण कुठं पण जाऊ शकतोय.
होय ते पण आहे सोड. मग काय
मी बघूया एम सी ए केलो तर करणार आहे.
कुठल्या कॉलेजला?
युनवर्सिटीला नाही तर डि के टी लाच की.
मंजे. डी कि टी ला किती हाय सांग एका वर्षात. च ऐंशी का नव्वद हजार रुपये फी आहे.
अगं एवढं नव्हतं मला त्या मॅडम. वाढलं हा म आता वाढल असेल सोड तर आपलं हे-हेलासं. स्कॉलरशिप असेल की ग.
हा. काय माहिती आता, आपल्यातलं ओपन वाल्याच्यातलं कोण गेले काय बघाय पाहिजे. त्यांना विचारात.
तसं तर कळायला पाहिजे नंतर मग युनिव्हर्सिटीला मिळेल की ग. हम.
युनिव्हर्सिटीला मिळतय की.
मग युनिव्हर्सिटीला घ्यायचं.
लांब होत नाही.
लांब होतय सोड तर आता असंच की आपण कसं करतोय असंच करायचं. तेवढंच कधी तर जायचं कॉलेजला.
होय लई नसतंय नव्ह.
कारण आपल्याला रोज तेवढं अपडाऊन करून काही शक्य होणार नाही. कारण बघ की ईतन स्टँड पर्यंत जायचं आणि स्टँड पसन पण जवळ नाही अगं चालत जायला किती लांब आहे ते.
युनिव्हर्सिटी लांब हाय.
मग लांब हाय.
मग मला हरलीतन इचलकरंजी
परवा गेलेलो बघ राजारामपुरी त्यापेक्षा मग. पुढं आगय ते लई कुठं माहितय काय गोकुळश्री गाव माहितय तुला.
नाही ग.
अ म्हणजे कागलकंड कधी आल्यास.
नाय नाय. रंकाळा तेन माहीत्याय मला.
हा रंकाळ्याच्या तिकडं असं अलीकडच आहे पाठीमाग.
होय.
होय दसरा चौकाच्या तीताय बघ. सायबर माहितय सायबर?
नाही एवढ काय माहित नाही मला.
की त्या पाठीमाग आहे सायबरच्या पाठीमागं. खर तरी पण बाळ म चालत जायला लांबच हाय ते.
किती किलोमीटर पडतय.
एवढं काय माहत नाही, खरं लांबच असणार आहे ते कारण आपलं राज परवा आपण कंपनी बघायला गेल तो. तेच बग किती लांब आहे ते तर पूर्ण पुढं राहते अगं तिकडं.
बाई आपण तिकडच घेतला असतं बरं झालं असतं ईथं काय शिकवना सरळ. हम.
नाही इथं शिकवतात की. चांगलं शिकवतात आपण टंगळमंगळ करतोय म्हणून. त्यांनी टंगळ मंगळ करत्यात. आपण व्यवस्थित-
बारा हजार घेणार मी माझ्याकडनं घेणार असला तर.
तेयाकडनं त्या सरांकडन कोण घ्यायला लागलय आपल्याला फक्त त्यांची हेल्प पाहिजेल हाय. तसं तेनी सांगितलेलीच की हेल्प करतो म्हणून.
व्हय खरं त्यांनी म्हणलीत जर पाहिजे असलं तर बारा हजार घे-
हा मग तस महागच आहेत सोड ते-
ते आपल्याला काम मिळतय ना पुढं.
हम्म हम्म हम्म होय
हम्म
आपण आपण बनवायच बई.
व्हय, हे हात धुतलो जेवणार हाय.
हम्म हम्म एवढ मोठ्यान आपटून -आपटून हात धुवाय लागतय.
नाही.
म
अस, थांब आणि एकदा धुन दाखवतो.
अग किती पाणी वताल्यास.
असु दे पावसाळा चालु हाय काय होत नाही.
हम्म
तु जेवलीस?
मी जेवलो बाई. मॅगी खालोय. त्याच्यात बास पोट भरल. आता काय जेव जेवायच मन नाही.
मॅगी वरच
होय अग बाळ लई खालोय मॅगी.
अस काय ताट भरून खाल्यास काय?
दोन प्लेट.
केवढी होती?
किती माहितीये काय, पाच काय सहा केलतो ग.
हा हा
म्हणून दोन प्लेट खालो. लई भूक लागलेली मगाशी लई म्हणजे लई भूक लागलेली. आता पोट भरलय पूर्ण.
का भुका का लागल्यालीत तुला?
अग नाही मला लागतेच. चार पाच ला अस भूक लागत्याच. म्हणजे मी कस बाराला नाही तर साडे अकराला जेवतोय. तोपर्यंत आणि मला भूक लागत्या, मग चहा सोबत जरा कायतर खायला लागतय.
बास झाल काय?
माझा पण आजच बॅलेन्स संप, आज संपेल माझा बॅलेन्स. मी आणि दुपारी मारलो. व्हय
ह हा सगळ्यांचा आजच संपणार हाय वाटत. चव्हाणच पण नंतर न संपणार हाय.
ती काय कर, त्यांच घरातल हॉटस्पॉट असतय वाटत की, व्हय.
हॉटस्पॉट हाय. व्हय तिला हाय सोड.
अन ती जास्त मारत पण नाही बॅलेन्स.
होय. आणि वर्षाच काय एक तारखेला संपणार हाय खर डेलीचा संपलाय.
हम्म हम्म हम्म हम्म, काय काय संपलय?
डेलीचा गं नेट
हा हा हा ती आता लॅपटॉपला जोडली असेल नेट होय नि. त्याच्यामुळे संपल असेल ते लगेच.
व्हय. त्यामुळ संपलय. बघितलीस काय? होय काय नाही उगचच काय पण. एवढ घ्यायच ते घ्यायच आणि त्याला नोट नेट जोडत बसायच म्हण.
काय म्हंटलीस मला म वर्षाचं काय सांगालतीस?
लॅपटॉप बघितलीस काय म्हंटलं तीजा.
व्हव बघितलो की.
हम्म, होय हे होय एच पी चाच आय. ते कितीच आय तिचं मॉडेल काय हाय?
मॉडेल काय माहीत नाय खरं पंचावन्न हजारच हाय म्हणुन सांगितली बघ. रायझन रायझन प्रोसेसर आय.
म्हणजे काय चांगलं असतंय?
इंटेल कोर तुझा इंटेलचा असल.
कुणाचा माझा का तीझा?
हा नाय नाय तुझा व्हय तुझा प्रज्ञाचा सेमच हाय की इंटेल कोर आय फाइव्ह तिजा रायजनचा हाय.
हम्म. मी आणलो नाय ग आज हम्म.
आज येणार असल म्हणुन, तू आज येणार नशील म्हणून आणली नशील व्हय नी?
नाय बाई वज्ज व्हालत म्हणुन मी आणलो नाय दोन दिवस.
हम्म, खर तुझा लॅपटॉप हलकाच हाय सोड, माझा घेऊन जा एक दिवस म्हणजे कळतंय तुला.
नको बाय राहूदे. बास जिरली.